काय करत सर आपण.
शेती घरी शेती हे एन कॉलेज. करतोय मी.
कॉलेज करता का कॉलेज मध्ये काय म्हणजे कोणतं शिक
शिक्षण आता बारावी पास आउट झालय. आता पुड ए वगैरे बघायचं.
त बघायच का इंजिनियरिंग म्हणजे काय?
हो हो ते इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल बघायच हे.
म आता तरी याची त्याची मग आता तुम ल पण लागले असतीलल काय कास कशी टक्के पडले काय?
ह याला इलेक अ सी एटी पीसीएमला लागेल आहे नव्वद आणि त्याच्यावर ए आयला सच भेटून जाईल.
हम्म.
पण हे एआय चा विषय असा आहे जर का जॉब नाही भेटली तर खाली आप घरी काहीच करू शकत नाही.
ह मग तुमच्या डोक्यात काय आता पुढं कोण त्याला घे ना तुम्ही काय
इलेक्ट्रिकल किंवा मॅक गेला तरता आपल्याला काहीतरी करता येईल किंवा नाही जॉब भेटले तर आपल्याला अ गॅरेज वगैरे म किंवा याच्यातता आपले शोरूम असतात त्या च स्
मला नाही य का मला नाही
आणि इलेक्ट्रिकल केलं तर म्हण आता इई व्च्या जमान ते इ व् स्कूटी वगैरे मग त्याच्यात डिमांड हाच इलेक्ट कतिकवालेलीला आणि आत्ताच्या जमान्यात सगळे सगळे ऐकूप राहिले तर आपण येले तररी काल मरी गला चला थोडं पेमेंट की राहात आपण जॉब कन्फर्म राह त्याश नाही
होव का
हो
हम् हम् हम् मट शेती काई
तेेतेत आता बाग लावेली सगळ्या बाग येऊन थोडीशी भेंडी लावेली
बाकी तुम्ही करताात हन बागी करता का तुम्ही करता कशी ती का तुम्ही कॉलेज करता कशी त बघून कॉलेज करता
नाही मी कॉलेजच करतो चुलते शेती कर का आणि थोडी मदत आम्ही करू लागतो आणि चुलते पवारीे पाणी काय असल ते बघते शेतीच
का शेतीत काय काय आता सध म्हणजे अ द्राक्ष करतात ते कशी करत काय तुम्हाला काही आहे का माहितीय त्याच्याबद्दल कोण हाय सांग
दक्ष ते सुरुवातीपासून करायचे म्हटलं तर आधी डोंगरची हुंडी भेटत असते कि त्या आणाव लागत त्या आणि असशे गाल्ल्या लावा लागत बागाच्या त्यानंतर त्याला कलंगडवाला यकी मिरची व्व वाढून त्याच नंतर पुढं शेंडे वगैरे बांगून आणि वाढ देऊन नंतर काही वर्ष दीड वर्ष वर्ष ये दोन वर्षानंतर त्याला माल येतो आणि तो मालक एक्सपोर्ट ला जाऊ शकतो ना आपल्या लोकल ला जाऊ शकतो व्यापारी येतो तो आणि एक्सपोर्ट ला मध्ये म्हटलं तर कंपनी ते उचळी
हम. राय का का हचा थोड उत्पन्न होतय कसाध्या हं झ्याक. ट. ट
सध्या या वर्षी माल कमी होता, म्हणून या वर्षी नाही झाले उत्पन्न, पण मागल्या वर्षी चांगलं भरपूर माल व्हता अन भाव भेटला होता. तव झालतं उत्पन्न. आणि भेंडीच होउ राहिला चांगलं होत उत्पन्न, भेंडी असं म्हण ती शेकल भरते- नाही पावडरच नाही सांग की, आवाजेचे आप हम्म-
पाउडर काय काय मारित-
पावडरचं सांगता येणार नाही, एवढं भेंडीला सांगू शकतो कीटकनाशक वगैरे मार ते-
मार का
हो.
चांवडेली
हो. टमाटे लावायचे आता, हे आकून ठेवलय हो लावतो ना,
हम्.
ते तमाट तोवर मी आकून ठेवलेले मग पेपर टाकून मग पुढे रोप पण ते वगैरे लावायचे, हम. ब ओह माय गॉड. चार स मिनट त आले आपलं ते भरून दव
नाही प नट नाही होयलाव
ते हेडफोन हा. हेडफोन आवाज नव्हता
खख. खचॅ आता यतोय का आवाज? अच्छा खाली वर-
ह.
राक्ष बागेत काय काय काम कर र ह बाकी
वारष काम आता घेरी गवात ने चालू राहिते, भेंडी त्याच्या वाल लावलेला आहे, भेंडी बाजूला- ट झां काढून किवालं तर हे करायचं पुढं न्यायचं का सारख्या झा वाल नाही घेवढा वाट अ
राात ना ॲडमिशन कुठ घ्यायचं कोणता फॉर्म? आले सिलेकटच
ह चालू करन तिकडे काय ब आती का सोडून नाहीय करू
हो काय आरव? शिवात शिबड्या आन शिबड्या आन ना तुला शिबडीत भरून देतो. मी ह कॉलेजला कुठं ऍडमिशन घ्यायचं कोणतं कॉलेज? काही सिलेक्ट केलं काय नाही अजून काही
कॉलेजला नाशिकला घ्यायचंय, की एका वागस सिलेक्ट झालय, म्हणजे कॅपराऊंड मध्ये भेटायला पाहिजे ऍडमिशन सहज भेटल.
हम्म अऍडमिशन फी किती आहे काय काय अंदाज?
तुझा अंदाज पंच्याऐंशी ते नव्वद हजार पर्यंत हाये ऍडमिशन फी
जाऊन येऊन करणार का हॉस्टेल?
नि तिथ रूमवर राहायचं चालूए ते करून येऊन जाऊन परत आपदा होईल न्हव पाच वाजता सुटल अन् परत घरी कधी येत अन् स्टडी कधी करायच घरी? त्यापेक्षा तिथच थांबायचंय.
कॉलेज बद्दल अजून काय काय माहिती काय काय शिक्षणात कशात इंट्रेस ए काय ए?
काय काय शिक्षण मेकॅनिक इलेक्ट्रिकल मध्ये हाये इंटरेस पण भरपूर जण म्हणतेत इलेक्ट्रिकल नको घेवू असं. ए य ए आय मध्ये भेटला तर घेऊन टाकीन, ए आय मध्ये शंभराची आली तर भरलेलच बर, मग आणि ए आय ला जास्त मार्क्स लागत त्याच्यामूळ, चाच नाही होत अजून
ह
हा ना. इ अस मनतच जाई ना टपक्यात
घरात कोण कोण असत?
घरात चुलते, चुलती त्यांचे दोन मुलं आणि आम्ही चौघ भाऊ आणि आजी आजोबा ते शेती वगैरेच अस करता
काहीच ठेवू नका, पार चहा घे रे हां. भरून हा पाणी पाणी द्यावाच लागल तांग पाणी दिलं तेवढी ती वाढती ती
चालेल चला. ठेवतो.
हो झाले दहा मिनटच
अरे वा आनंद वाटला तुमच्याशी बोलून करतो बंद धन्यवाद.
कोणाला बोलावत्याहा